हॅलो, हा बोला. येतोय येतोय.
चहा वगैरे आवरला?
चहा वगैरे आवरला. जेवण आता आणि डबल झालं. काय चालूच आहे आणि पाहुणे आले ना.
होय?
आता आणि आली पाहुणे.
मग? म्हणजे संध्याकाळच काही करायची गरज नाही एकदम एकदमच सगळं.
कुठलं आलंय एकदम नसत नाही नाहीे. म्हणजे येऊन झालं आणि मग आता आणि संध्याकाळचे तयारी मग चालूच आहे नुसत किचन कट्टाच.
हा हा बाकी मग राहणार आहेस की जाणार आहेस??
आहेत राहणारेच सगळे.
नंदुबाई आहेत काय?
हम.
बर बर आणखीन काय.
काय नाही ते तिला मी फोन केला आणि त्याच्याकडून मला कॉलच होईना आणि मी म्हणलं आता माझे तुला पास झालेत आता माझा लागणार नाही मला म्हणली एकदा ट्राय करून बघ केल्यावर आणि लागला आणि ठेवला आणि केल आणि लागला. सारखे कॉल आलेत मला. मला म्हणत्या तू लाडक्यास वाटत त्या एपची म्हणते्या.
बर मग ते म्हणजे एक्स्ट्राचे पण होऊ शकतात काय?
काय माहित बाई माझे झाले काय माहित आता मित तर तुला पाच कॉल केलेले आहेत आता रिटर्न अनेकदा मी तुला कॉल करून बघतो झाला तर मग होतात हे आपण समजून घेऊया.
हम्म हम् ते ते कुठल्या पण म्हणजे सिच्युएशन मध्ये आता कमप्लीट करायचंच आहे ना म्हणून सगळ्या नुसत असं करू देत करू देत करू देत असंच झालं.
कोणतर ग्रुपवर मेसेज टाकलाय काय रिप्लाय कोण देत नाही कॉल करू का म्हणल्यावर.
हा असं टाकलंय पण त्याला म्हणजे रिप्लाय कोणच दिलेला पण नाही अजून पण.
हम्म मला पण सकाळी बहुतेक मॅसेज येऊन गेलाय त्याचा पण डिलीट एव्हरीवान केलाय मग मी कोण म्हणून अस टाकलोय पण मला नाही रिप्लाय रीप्लाय आला नाही.
मला आता कने मला कने मगाशी दोन कोणाच तरी आनोन नंबर आलाय दोन वेळा आला पण मी आता ते करायला लागलोय कॉल त्यांना कॉलबॅक पण ते रिसीव्हच करत नाही आहेत.
साधा कॉल करून बघायचा आधी.
साधा साधा कॉलच की साधा कॉलच करून ऑनलाईन या मी तुम्हाला कॉल कर अस सांगायचं आहे मला पण ती रिसीव नाही करत.
हा.
कशामुळे होतय काय माहित. म्हणजे त्यांना नेमकं तेच सांगायचं आहे की अजून कोण माझं लाभार्थी आहे ते कळणं झालंय मला.
हा हा हा.
ग्रुप मधलेच कोणत असणार असं अचानक लाभार्थी नाही करणार संडेच्या दिवशी.
ते कळत की चेक करून ग्रुप वरती चेक करायचा त नंबर टाकला की कळतय.
हम्म. बाकी अजून पोरं आवाजच ये ना की त्यांचा?
मोबाईल घेऊन बसलेत आ ता जस्ट पप्पा आले त्यामुळे जरा मोबाईल दिला पप्पा जरा देतात एक कधी तर आमच्याकडे मागच पडला फोन आला तरी आणून उचलून देत नाहीत.
बरोबरच आहे की दोघांपैकी कोणाच तरी हे पाहिजे की वर्चस्व.
आणि जर सांगितलं की नाही आता घेतलंय म्हंटलं कने नाही पाचव्या मिनिटात माझ्या हातात पाहिजे एवढच बोलल तर येणार. पाचव्या मिनिटात हातात फोन.
हम्.
हम्म नाही तर नाही नाही नाही.
तरी धाक पाहिजे नाही तर मग दोघं पण सेमच निघाले, तर मग कुणाला कुणालाच घाबरणार नाही नाही. त्यामुळं, आणि घाबरत नाही ते पण अवघडच आहे, घाबरायला थोडंफार पाहिजे.
पण भीती दाखवायला पण भीती वाटत्या, खरं सांगू का कारण लहान मुलांना पण काही तर असं धमकावणं किंवा भीती दाखवणं म्हणजे, आपल्याला भीती वाटत्या. कारण मागच्या वर्षी मी एक अनुभव घेतलाय, मी सहजच मारायला गेलते आणि त्याचे ते काहीतर त्याला, असं तारेसारखं होतं आणि त्याला डोक्यात लागलेलं बारक्याला आमच्या. अन त्याला रक्त येत होतं, मग त्यामुळे मी तेव्हापासून घाबरले ना, मग मी मारायला जात नाय, म्हणजे सहज पण मारत नाही, मला इतकी भीती वाटते आता, म्हणजे का कुठेतर आपला राग व्हायचा आणि काहीतरी व्हा हे नको म्हणून, ते पण काय मी मारायच पण मारत नव्हतो, सहजच त्याला उतर खाली उतर असं सांगत होतं आणि ते आात ते हे घेतलेले मी ते वस्तू. आणि ते मला मारायचं म्हणुन मारायचं नव्हतं, परंतु ते चुकून त्याला लागलं क नाही आणि तो अजून बोलतोयच माझ्याशी, आणि मला कळालंच नाही मी म्हणतोय कुठनं असं रक्त पडतंय. म्हणजे ते ज त डोक्याला एकदम असं सा, म्हणजे एखादं आपल्याला खरवचटल्यावर कसं साल गेल्यासारखं हो ते तेवढंसच झालतं, परंतु तिथं कायतर ती रक्तवाहिनी वगैरे असल.
हम्म हम्म
हम्म, मग ते डॉक्टर बोलले बरोबर तिथे लागल्यामुळं रक्त जा चालले म्हणले त्याचे. नाय अक्षरशः त्यावेळी असलं घाबरली होती की नाहीे मी.
हा हा.
वर्ष झालं त्या गोष्टीला, परत नाही मी मारायला जात नाहीतर एकदाच
नाही, आपण करायला जातोय पण ते, आपल्यासोबत घडलं की मग भीती लय वाटते.
आणि घडलं ते पण बरंच झालं, कारण मला आता राग कंट्रोल करायला बरं झालं, कारण मला पण राग चांगला नाही ना.
कसंय आपण आपल्या मुलावर रा करण हे पण बरोबर नाही ना, आताचे मुलं त्या सिच्युएशन आपल्याला तर कसं, आपलं पण लहान असताना मारले तर बाहेर पण काढायचे.
होय होय.
घरी घेत नव्हतेत लवकर, आमची मम्मी तर दोन तास बाहेर उभं करायची.
आमा आमच्यात पण तेच होतं की ग, आमचे पप्पा डोळे मो ते केले की आम्ही कोपरा धरून बसत होतो, आणि अजून सुद्धा लग्न झालेय म्हणून काही गोष्टी सुटलेल्या नाहीत, अजून सुद्धा पप्पांचा धाक हाय.
आणि असं जरा ओरडले का नाही नाहीतर अ, आता मारणार या भीतीनच का नाही दिवसभर जेवत नव्हतो, म्हणजे काय तर चूक घडली. हातून एखादी वस्तू जरी पडली असेल, पेन जरी गेला असेल शाळेत, तरी भीती वाटायची. आता काय खरं नाही आपलं, म्हणजे इतकी भीती वाटायची त्यावेळी. आणि आत्ताची मुलं घरभर सगळे पेन, पेनाचे तुकडे, पेन्सिला नवीन नवीन काय नवच.
हम
हम्म अशे आणि त्या छोट्या छोट्या पेन्सिल किती बचत करून वापरत होतो मला आठवतय काय. हम्म आणि त्याला किती महत्त्व, जरा मोठे असली की तिला किती जपायचो, कारण ती नवीन अस ची म्हणून, किती व्हॅल्यू यायची त्याला.
आणि, किती म्हणजे, किती पण छोटी होऊ देे ती हातात माव म्हणजे पकडायला येत नसले तरी सुद्धा आपण
टोपण मागण लावायच. सपोट देऊन आणि वापरायचं, आणि आ त्याचं तस नाहीे, निम्म्यापेक्षा थोडीशी शॉर्ट झाली झाल ते गायब फेकूनच देतात, मी तेच म्हणतोय तुम्ही कसं असं हे करू नका म्हणजे, वस्तू मिळत्या म्हणून त्याचा पण जास्त हे करायचं नाही म्हणून मी पण सारखं समजवते मुलांना त्या अस.
बरोबर आहे की, आणि ते समजावून सांगितल्यानं तर, ऐकणं पण हे आहे नाही ऐकायला पण पाहिजेत.
मग परवा तर काय केलं म्हणजे कसं लाडान कसं करतात आता घरी. त्याची आत्ती वगैरे आली की नाय, त्यांनी घेऊन ये देतात अस होतय ना, मग काय बोलता येत नाही. ते घेतल कनाया आपल्या आपल्या बॉक्स ठेवल क नाही, आज गेली तर उद्या दुसरी काढायची. जास्त काम चालू असतय आपल्या हातानच, आता ज किती जून ला शाळा चालू झाल्या, तेव्हापासून चार पेन्सि नेलेत आमच्या.
चार पेन्सिल.
हा गेलेत मोठ्या. ते का दंगा करतय.
ती आता कोण नाही आहे ना तिच्यासोबत? म ती म्मा म्हणून माग ला
मग, आणि काय म हे
मग मी काय केल परवा? अ तो पेन्सिलचा बॉक्स उडकून काढला त्यात बघितल, तर टो टल त्यामध्ये, पाच कमी होत्या, म्हणजे पाच म्हणजे पाचवी याच्याकडे हो ती चार गेलेल्या.
हा.
म त्या दिवशी मी पण ते गायबच केलय. पण आता माझ्याच लक्षात नाही मी ते उचलून कुठे ठेवलय?
होय आपण न कळत करून जातोय ते.
हा.
पण लक्षात राहात नाही नंतर.
हम्म, कारण मला पण लाग तात कनाय त्यावेळी मी छोट्या छोट्या असतील त्या वापरतोय कारण अजून ती सवय गेलेली नाही आपली. हे मुलानी टाकले म्हणून, हम्म मुलानी टाकली म्हणून आपण वेस्ट करत नाही. आणि म त्यांना पण सांगतोय जरा जर मोठ्या आहेत त्या तुम्ही वापरा त्यापेक्षा छोट्या असल्या तर मी वापरते, पण फेकू नका, कारण नंतर मिळतय कनाय असं होत होत आम्हाला म्हणलं.
होय, सगळ्या गोष्टी वाचवून वाचवून वापरायचो
आता जर शिकवलं क नाय म त्यांना पण काटकेसर म्हणा, किंवा त्याच बाबतीतच नाही वस्तूची किंमत कळते बाबा हे कुठ तर मेहनत केल्याशिवाय हे भे टत नाही, हे त्यांना कळायला पाहिजे ना.
आतापासनच त्याच म्हणजे, त्यांना समजलं. पण, भविष्यात त्यांचं म्हणजे चांगलं होईल. थोड्या थोड्यातनच साचत राहते, थेंबे थेंबे तळे साचे.
अगोदर कसं होतं आपल्याला म्हणजे त्या वस्तूसाठी दोन तीन दिवस वाट बघावी लागत होती. त्यामुळे त्या वस्तूची आपल्याला जास्त कदर होती. यांना कसं आता मागितलं की येता येता लगेच घरी घेऊन येतोय ना आपण.
हम्म.
हम्म मग जस मध्ये सर हे काय ते शिक्षकनी एक लेख पाठवला होता काय. म्हणजे सगळ्यांना मिळाला होत तो ग्रुपवर टाकला होता मुलं लगेच काय मागत अस तिल तर त्यांच्या जिद्द वगैरे लगेच पूर्ण करू नका त्याला दोन तीन दिवस त्या वस्तू साठी वाट पहावी लागावी असं वागा तुम्ही हा म्हणजे कस त त्याला त्या वस्तूची किंमत समजू दे तुम्ही पण त्यावरून काहीतरी अ म्हणजे आत्म आत्मसात करू शकतय ते मुलगा कि एक हे वस्तू आपल्याला तीन दिवस आपण मागितल्यानंतर मिळाल्या त्याबद्दल तिला प्रेम त्याला प्रेम हे म्हणजे हा. व्यवस्थित जपलं पाहिजे त्या वस्तूबद्दल प्रेम निर्माण होऊ दे असं म्हणले होते स म्हणजे चांगला लेख होता काय म्हणजे मुलांना आपण पण कधी कधी चूक वगैरे झाली तर त्यांना कसं समजवायचं असे हे किती पॉईंट होते ते हा वीस का पंचवीसां सांगितलं हो तर खूप छान होत ते म्हणजे आता मोबाईल बद्दल त म माझ्याकडून गेला म ठेवलं होत ते म्हणजे कधी रागात बोलुन नका कधी तर प्रेमानं मुलांना जवळ घ्या कधी प्रेमानं घास भरवा. कितीही मोठी होते मुलं म्हणजे यामुळ काय होते त्यांना एक बडिंग पण राहते आणि त्यांच्या बरोबर आप प्रेमान वावर त यामुळे त्यांना हा संरक्षण ते मुलं संरक्षित असल्यासारखे राहतात.
होय बरोबर आहे की.
असं आणि खरंच चांगले होते हा ते सगळ्या शाळेमध्ये सगळ्या पालकांच्या मोबाईलवर स सोडलेला लेख होता तो.
हा हा.
आणि मे महिन्याच्या सुट्टीत म्हणजे तुम्ही अ मुलं कुठ हे केले म्हणून त्यांना अशी मुबा देऊ नका म्हणजे बिनधास्त सोडू न कधी कधी तुम्ही त्यांच्याकडून मजेत का होत नाही परंतु त्यांच अस अभ्यास करून घ्या अस पण छान चांगलं होत ते. हम्म चालतंय. परत कर कॉल करा लगेच करतीस का मी करू.
हो मी करते की.
हां कर.